हॅलो! हम्म बोल. माझं तीस झाल्यात काय म्हणजे, तीस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस झाल्यात. आणि आज अजून दाखवालंय तिथं.
मला तिथं पाच काय दाखवायला येतय
पाच म्हणजे ते पाच झालं की, पुढचं पाच परत पुढचं पाच असं येत्यात.
हम्म.
पाच पाच करा म्हणतय रे ते. एका वेळेला आणि एका पोरगीने तर त्या ग्रुपला स्क्रीनशॉट टाकल्याय सहासष्ट चान्स मिळाल्यात तिला.
हम्म. काय किती टास्क? किती चान्स मिळतील तेवढं पै से तेवढं वाढतील आणि काय
हम्म.
मग आता आपले किती रुपये झालं
सहा सातशे आठशे रुपयला गेले.
काढाय येत नाय.
लगेच नाहीत ते पूर्ण टास्क कंप्लीट झाल्यावर.
कंप्लीट झाल्यावरच.
होय.
बोंबला म काय सहासष्ट जाणांना कोणाला फोन केले एवढे तिने?
काय घरातलं चार-पाच मोबाईल घ्यायचं
हम्म.
वेगाने परता तर काय करत्यात सांग? दोन फोन चालू ठेवत्यात त्याच्यापाशी एक, ह्याच्यापाशी एक आणि त्याच्यावर गा णी म्हणत गेम खेळत बसत्यात. उलट त्या गाणी म्हणलं तिने जोर जोरात त्यामुळे तर किनाय पैसे जास्त मिळाल्यात. त्या म्हणजे गाणी म्हटल्याला कॉलला साठ-सत्तर रुपये मिळाल्यात आणि आपण जे बोललेलं आहे की नाही त्याला वीस रुपये, तीस रुपये मिळाल्यात एका फोनला.
ह मग सगळं टास्क कंप्लीट झाल्या नं तर पैसे येते आधीमधी काढाय येत नाय.
अं हल तसं कुठं असतय व्हय?
फोन करा
हल तसं नसतय. एकशे ऐंशी मिनिटांचा कायतर टास्क हाय वाडतो तो
अरे पण आता तुझं तीस झालंय.
हूं
प्रत्येकाबरोबर दहा मिनिटं जरी बोलले असतील. दहा राहू दे पाच मिनिटं तरी बोलले असतील.
दहा मिनिटच बोलाया लागतय नाय तर का उपयोग नाही म
अगं बाई किती पण तू अंदाज लाव पाच मिनिटं तरी बोलली असतील. म तीस गुणिले पाच झाल.
तीन तीनापाची पंधरा दीडशे अरे पण त्यातलं त्यांना अ इफेक्टिव्ह कुठलं वाटतंय तेवढंच त्यांनी घ्यायला लागल्यात प्रत्येक कॉलमध- ल
कोणाला करायला लावल एवढं
इफेक्टिव्ह स्पीच म्हणून तिथं लिहिलेला दिसतय बघ
आ
त्या रिपोर्टमध्ये जनरेट रिपोर्टमध्ये इफेक्टिव्ह जेवढ आहे तेवढ्याच पैसे इज इक्वल टू करून देतात तिथे तिनी कोणाला काय रे ये बग एका मो मोबाईल वरन चार वेळा तू करू शकतोस. झाला परत त्यांच्या त्यांना समोरच्या व्यक्तीला चार वेळा तुला करायला लावायचं. इथच आठ झालं. दोघांना पण त्या साऊंडच्या क्वालिटीवर असतय रे
आता मी तुला फोन केलंय आता म पैसे तुला पण मिळ
होय. म्हणजे आता जर समज तुला टास्क आता त्यो आलाय. फोन अ फ्रेंड म्हणून तो जो टास्क आहे. तू आता तुला आलाय, तुला आत्ता इतन पैसे चालू होणार, किंवा जर हे, त्या आधी आपण बोललोय, त्याव येत्यात का बकी त्या जनरेट रिपोर्टमध्ये.
हायच की, मग
प्रोफाईल टास्क कंप्लीट झाल्या नंतर, ते पण प्रोफाईल टास्क कंप्लीट झाल्यावर, आपण त्यांना फोन करू शकतोय, आणि त्यांच्याकडनं येऊ शकतोय पण त्यांच्याकडे तो टास्क असला, तरच पैसे मिळतात. म तुझ्याकडे तो टास्क हाय
मला मागचं तीथ दाखवतो तुम्ही काही
हम्म!
आत्ता नव मागं माझं अजून कम्प्लीट व्हायचं.
तेच कि, मग गण्याच्या मोबाईलवर पण ते यालतं. जाऊ द्या, आता तूला आलयं ना.
हम्म!
चढ मग
काय करायच.
एक एक हे बघ एक फोन वर न आठ फोन होत्यात, आठ मग किती लाग त्यात असं आठ पेक्षा म्हणजे चार पेक्षा जास्त वेळा होतय, सोड पण चार धरून चला.
दर पण